कसे आहात
नमस्ते कसे आह
मी पण मजा येत आहे तुमही कस आहे
मी पण मजा येते
पाणी आपण पाण्यावर बोललू आज हा टॉप घेऊ का खूप महत्वाचा टॉपिक आहे ना हा पाण्याचा हॅलो पाणी आपण पाणी बचवायचं हा टॉपिक घेऊ आज कारण खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात पाणी हा टॉपिक
हो ना खरंच पाणीशिवाय जेवण नाहीे
जीवनाचे आधार आहे ना तर पाण्याशिवाय कोणते्याही सजीवाचे अस्तित्व शक्य नाही ना
हो ना
हम्म आणि कसं आहे आपण रोज पिण्यासाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी मग अजून उद्योगासाठी स्वच्छतेसाठी आणि इतर अनेक कामांसाठी आपण पाण्याचा वापर करतो खूप खूपच काम आहे या खूपच ते प्राणी असो का सजीव असो का मानव असो का मग काही पण असो त्याच्यासाठी पाणी लागतंच आणि इतर अनेक कामांसाठी पण पाणी पाण्याचा वापर करतो ना आपण ह
हो ना खरंच पाणी हे खूप महत्त्वाचं आहे
ह् आणि आज आजच्या याच्यात कसं आहे की लोकसंख्या पण वाढ झालीय आणि जंगल थोडं प्रदूषण आणि पाण्याचा पण वाढ वाढता यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची त्यांचा निर्माण झाली आहे
खूप छान विषय आहे हो पाणी आपल्या जीवनासाठी खरंच सर्वात म्हणजे सर्वात महत्त्वाचे आहे आणि पाण्याशिवाय कोणतेही सजीव जगू शकत नाही कारण पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी ती शेतीसाठी उद्योगासाठी म्हणजे स्वच्छतेसाठी आवश्यकच पाणी आहे
हम्म आणि त्यामुळे प्रत्येकाच पाण्याची बचत करणें ही काळजात काळ काळाची गरज आहे कारण दुष्काळ अस पडेल ना कि खूपच पाऊस पण येणार नाही आणि पाणी पाण साठव साटणार नाही
हो पण आज बराबर म्हणजे पाणी पिण्यासाठी खरंच कारण पण आज अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते म्हणजे पावसामुळे पावसाचे प्रमा प्रमाण कमी होणे वाढती लोकसंख्या त्या म्हणजे अपव्यय त्याची प्र प्रमुख कारणे आहेत अनेक लोक पण चालू ठेवतात गाडी धुताना किंवा अंगण धुताना बरर भरपूर पाणी वाया घालवतात
हा आणि सर्वप्रथम तर नळाचा वापर आपण पाण्याची बचत अशी करावा करा करावी ना कि सर्वप्रथम नळा्याचा वापर अ झाल्यावर तो व व्यवस्थित बंद करावा अ गळणार न किंवा पाईप त्वरित दुरुस्त करावा कारण त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातो ना
होणा मन पण य ते थंब थेंबे थेंबे थोडे साचे म्हणजे खरंच आपण एक एक थेंबाची बचत केली पाहिजे म्हणूनच प्रत्येकाने पाणी जपून वापरायला पाहिजे म्हणजे आवश्यक तेवढेच पाणी वापरणे्य प्रत्येक कायची जबाबदारी आहे
पाणी वाचवलं ना तर जग पण सुधरेला आणि दुष्काळ येण्याची पण संघटना राहणार नाही
हो आणि ते पावसाचे पाणी साठवणे म्हणजेच रेन वॉटर म्हणजे हरवेस् टिक ह खूप महत्त्वाची आहे म्हणजे ज्यामुळे भुजलाची पातळी वाढते भविष्यात पाण्याची कमतरता पण कमी हो होण्यास मदत आणि बराबर हे आपण जर आता पाणी सांडलं पाण्याची बचत नाही केली तर आप पुढच्या भविष्यासाठी पाणीच नाही राहणार आणि ते म्हणजे शेतीमध्ये पण म्हणजे खूप उपयोगी आहे
हा अनेक अस आपण दात घसत त्यांना पण चालू ठेवतो दाडी करताना पण किंवा हात धुताना पण नळ सतत चालू ठेवून ना आवश्यक तेवढेच पाणी वापरावे ना
बराबर म्हणजे परत आणि तुमची गोष्ट पण बराबर आहे म्हणजे आता शेतीमध्ये ठिबक सिजन म्हणजे आणि म्हणजे स सिंचनाचा पण वापर केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते आता खूप लोक ठिबक पण न करतात म्हणजे ते पण कशासाठी पाणी बचत करण्यासाठी
हा तर पण शेतात पाणी बचत ते टिंबक सिंचन पण करत आणि आपण बरच अंघोळ करताना पण शोवर एवजी बादली आणि मग्यांचा वापर केल्यास भरपूर पाणी पाण्याची बचत होते शॉवरमध्ये कसं आहे खूप पाणी वेस्ट पण होत ना आणि बादलीमध्ये कसं आहे एक बादलीत किंवा दीड बादलीमध्ये आपली ओंघळ होऊन जाते
बराबर म्हणजे घरात छोट्या सवयीला आपण लावता म्हणजे लावता येतात कारण दात घासताना नळ बंद ठेवणे गळणारे नळ दुरुस्त करणे म्हणजे उरलेली पाणी झाडांना टाकणे आता आपण पालेभाज्या धुतो ते पाणी पण सांडतो ते पाणी आपण जर बगीचामध्ये टाकलं तर ते पण खूप छान आहे म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या सवयी पाहिजे आपल्याना आणि लहान मुलांना तर लहानपासूनच पाणी वाचवण्याचे महत्त्व शिकवले पाहिजे.
हा कारण त्यांना कसंय लहानपणात कळलं ना त मोठे होऊन बरोबरते त्यांच्या अ यायला लागता आणि आपण वाहने वगैरे पण धुतो ना तर पाईपऐवजी ना बादलीचा वाप वापर करायला हवा कारण कसय त्यामुळे अनेक लिटर पाणी वाचत आप आपण कसं नळ वगैरे लावून देतो आणि पाणी मग वाचवत नाही ना
वाचवलं तर उद्याची पिढी सुरक्षित राहील.
हा आणि पाण्याचे पण अ पावसाचे पण पाणी साठवण्यासाठी व्यवस्था अ व्यवस्थ त करवावी कारण हे पाणी भुजल पातळी वाढवण्यासाठी आणि भविष्यातील वापर वापरांसाठी उपयुक्त ठरते ना
हो अगदी बरोबर म्हणजे पाणी हा निसर्गाच अमूल् ते ठेवा आहे म्हणजे त्याचा आदर जर करून त्याची बचत करणे हे आपले खरंच खूप कर्तव्य आहे.
हा आणि कसय शेतीमध्ये ठिबक सिंचन तर करतात पण तुषार सिंचन पण करता कारण पद्धतीचा वापर करा कारण कस त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येतं ना
तुषार सिंचन केली तर हा गरजेचंचये तेवढं तर मग करतातच पाण्याची बचत पण होते ना त्याच्यानी
हो ना आणि पाणी पाणी हाय तरच आपलं जीवन आहे म्हणजे पाणी हो आता आपल्या गावामध्ये अ ते म्हणतात ना काय म्हणतात विहीर आपल्या गावाने विहीर पण पहिले की ती म्हणजे पाणी राहायचे त्यांच्या मध्ये ना आता तर सर्व कोरड्या पडल्या आहेत.
हा नद्या तर बाराही महिने नदी चालायची पण आता तर कसं पाऊस पावसाळा आला का मग ना त्यांना पाऊस पाणी साठत मग पाणी ते पण सहा महिने पण जात नाही तीन चार महिने राहता आणि तेवढा तर पाऊस अ गेला त्याचा सीझन गेला की लगेच नद्या पण कोरड्या पडता.
आणि कसं आहे आता घरातील कपडे पण किंवा भाजी धुतलेले स्वच् ते पाणी ना झाडांना घालण्यासाठी वापर येतो आणि अशा प्रकारे पाण्याचे पण पुर हं पुन्हा वापर करताय पण येतो आणि लहान मुलांचा असून मोठ्या पर्यत सर्वांना पाणीचे कस वाचवण्याचे महत्त्व पण समजावून सांगवले ना तर त्याबद्दल जन जागृती करावी हवी आपण
अगदी बरोबर
आणि पाणी जर वाचवल्यामुळे ना भविष्यातील पिढ्यांसाठी पुरेसा जलांश साठ उपलब्ध होतो खरंच
तस काम फार महत्वाची आहे.
आणि भू चाली पातळी टिकून राहते आणि विहिर जी बोरवेल तसेच तलाव पण कोरडे पडत नाही त्याच्यामुळे
हो ना
हम्म आणि पाण्याचे कस आहे कमतरता पण कि कमी- झाल्यामुळे दुष्काळाचा पण परिणाम कमी होतो आणि शेतीसाठी पण पुरेसे पाणी उप उपलब्ध राय राहिल्याने पिकांचे पण उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यां - चा पण फायदा होतो खूपच
हो म्हणजे बराबर म्हणजे पाणी खरंच आपलं जीवन आहे आणि आपण लहानपणापासून पण शिकवले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या सवयी आपण लावल्या पाहिजे आणि हात धुताना आपण जास्त पाणी सांडावे नाही म्हणजे अ खुप सारे आपल्या आपल्या घरामध्ये आपण पाणी सांडतो पण तिथं ज्या पाणी आपण कपडे धुताना आपण पाणी कमी वाप वापर केला पाहिजे
शेतीसाठी पण लोक किती पाण्याची बचत करतात
आणि कसं पाणी शुद्धीकरण आणि अ पिंपी साठी पण लागणारी वीज कमी वापरली जाते ना त्यामुळे पण ऊर्जा ब - बचत होते आणि पाण्याचे पण हे होते
अगदी बरोबर म्हणजे - खरंच फार महत्त्वाचं आहे आणि आपण जर - उपयोग चांगल्या पद्धतीने केला ना तर पाणी खरंच वाचेल कारण आपल्या - आपल्यावर डिपेंड आहे की आपण पाणी किती सांडावं किती -
किती सांगतो आणि किती हा खरंच
दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तर त्या लोकांना पा जाणवेल की हां पाण्याची बचत काय आहे - आणि आपण गाव म्हणजे गावामध्ये पाणी आलं - तर रोज पाणी येतं रोज नळ येतात दिवसातून कि - ती वेळ यता तर त्यांना पाण्याची म्हणजे पाणीचा उपयोग समजत नाही आणि बाहेर गेलो तर पाण्याची बॉटल पण किती महाग भेटते तेव्हा आपल्याला पाण्याची किंमत समजते
ते तर आहेच कारण आपण भात जातो तेव्हा आपल्याला कळते कारण - दुसऱ्या गावाच्या बा काही गावामध्ये तर पाणी पण येत नाही ते लोक - आपले ग्लास वगैरे हे पण खूपच भरून ठेवता खूपच कडे मी पाहिलय आणि कसे स्वच्छ पाणी उपलब्ध अस - ल्या ले ना लोकांचे आरोग्य पण चांगले राहते आणि आणि - ज जलजन्य रोग टाळ टळता पण येत ना त्याच म्ह -
हो पाणी म्हणजे पाणी आहे तरच आपलं जीवन आहे
हा तर कस आहे जल आहे तर जीवण आहे पाणी हिन हिनस - निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे आपल्याला
हो ना म्हणजे जेवणासाठी खरंच आपण सर्वात महत्त्वाचे पाण्याशिवाय म्हणजे आपण सजीव आणि कोणतेही सजीव म्हणजे कितीही कोणतेही सजीव खरंच पाणीशिवाय जगू शकत नाही
हा आणि कसं आहे त्याच प्रत्येक थेंब मौल्यवान आहे आणि त्यामुळे आपलं आप ण्या क अव करता जून वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ना
हो भरपूर पाणी वाया घालवत ात लोक तर प्रत्येक लोकांना तुम्ही पण सांगा पाणीची बचत कशी करावी
हा आणि आज आपण पाणी वाचवेल तर उद्याचे भविष्य सुरक्षित राहील आणि चला मग आपण सर्वजण पाणी बचत सवय लावूया हा इतरांना तसेच महत्त्व समजावून सांगूया हा पाणी अडवा तुम्ही पण आम्ही पण आढवतो
हो